हॅलो बोला.
हॅलो. नवीन काय सांगता, आता सांगा ना.
तुम्ही सांगा ना काही नवीन.
माया जवळ त काही नवीन, काय चालू आहे तुमच आता?
आमचं काही नाही बा आराम चालू आय, आणि डुलका येऊन राहिलान सारी झोपी येऊ राहिली.
हाव काय?
अंगठा केलाय आणि बोलणं चालू आय.
हां.
हां. आता काय जरा सका आराम पाहिजेच बाई जेवण झाल्यावर. दोन घंटे तरी आराम पाहिजे, मला तसं आहे, रोज जेवण केलं की म्हणजे आराम केल्याशिवाय माय जमतच नाही ते किती कामं असो
मी पण जेवल्या बरोबर आराम केला, अंग टाकून देलं झोपलो की अंगात येते मंग ते
हा आता जेवलं की झाडजूड केले अन भांडे् घासले की जरा सक निजायला येतच त मी मग निजली की मंग पायल जाते ते पुढचे काम
माय पहिल्या पासूनचच आय हे असं.
हाव ना.
ते जिवार जाय जेवली की चाली निजायले.
हं.
हम्म.
अ न पहिले पहिले त जास्त अद्र झोप येते.
हाव पहिले पहिलेस का य आताच सगळं झोप सगळे येलेस लावेला आहे देवानां पण झोप येतेच.
पहिले पहिले लयेच येते झोप नाही चशी झोप आते.
कशी काय येते काय सांगा मा हे झोपण एवढी कौन येते काय माईत.
काय माईत.
पंढरपूरच्या तर येणाऱ्या लोकांची गर्दी येशीन आता. घरी जायची, पहिले जायची न आ आता याची.
हम्म.
आता सारी एस टया गर्द्या आयेत एस टी त रेल्वेत.
आता अन् ज्याचं दर्शन झालं ते निघाले, ज्याचं दर्शन झालं ते निघाले, असं अशीन.
हाव एस टी त.
ह कोणी एस टी न, कोणी रेल्वे न, कोणी स्पेशल गाड्या न.
हव.
चलू आपल्या आपल्या वाहनांना सुविधांनी
पण गर्दी लये आता सारे लोक येणार येत.
हो.
गर्दी आता सगळे झाली आज कि उलटतात सगळे दर्शन झालं की. चालले आपल्या आपल्या घरी.
हां, आता बिचारी आठ दिवस. आठ दिवसाच्या अगोदर जातात ना ते, तयारी तेयले आठ नऊ दहा दिवस होतात ना.
हांव.
अ पाई खूप दूर होतीयंत ते, एवढळेच लयलंबी होतीयता.
पहिले होते म्हणतात, एकवीस किलोमीटर होती म्हणतात बा.
हो काय.
हं.
अजून सांगा ना काही.
अजून काय. काय अजून काय, आठवण येऊन नाही राहिली गोष्ट.
काही शेतीतली माहिती सांगा. काही जैविक खत गीत कोणते टाकत असता, काय टाकत असता कोणते खतं चांगले आहेत.
त्यांची काही माहिती नाही बा आपल्या ले.
माहिती नाही का.
नाही.
हांव का.
खत गीतं कोणते टाकतात, काय टाकतात त्यांची काही माहिती नाही आपल्याले.
ते अ तुमच्या इकडे ते, गटात परस बागागिगा लावत नाहीत काय.
नाही आमच्या इकडे नाही ते चालू अगं.
त्याच्यात भेटते माहिती.
हां.
गावोगावी त्यांची मिटिंग घेतात. बायले माहिती देतात आता माणस माणसाले माहिती आहे. कै कै बायला माहिती नाहीये, मग बायला ही देतात माहिती आता.
हां, आपल्या आमच्या इकडे नाही काही असं.
हांव काय, हे खत टाका ते खत टाका.
हम्म.
एवढ्या दिन एवढा ढोस, एवढ्या दिवसान तेवढा. त्यांची फवारणी असं सांगता.
त्यांचे ते असतात ना, कॅम्प असतात त्यांचे. दोन दोन, तीन तीन दिवसाचे.
हां.
सांगा अजून. आता वावरातल्या भाज्यापाल्या मस येतात. आता बरवटीच्या शेंगा पुढ तुरीच्या शेंगा. मस्त भाजीपाला. भाजीपाला असला की, टेन्शन नाही राहत भाज्या करायचं.
नाही घरच्या असल्या, घरच्या वावरातल्या की. तसय असं पावसाळ्याच जास्तं हेच नाही.
केला जातात पावसाळ्यात घरच्या केल्या जातात, काही समजा वावरातल्या जातात. शेवग्याच्या शेंगा मस्त लागतात, शेवग्याच्या शेंगा.
तुम्ही लाविलात कायय, हे भाजीपाला
नाही आम्ही नाही लावला म्हणजे वांगे लावले असतात फक्त आम्ही वांगेच लावत असतो.
हा काय?
काही जास्त लावत बसत ना बई विकणारे नाहीत ना आमच्या घरी
हा ना
त्यानी नेतच नाहीत मग काय कराव कोणाच्या पाशी डिल द्या.
आम्ही मेथी पालक असत टाकतो खायापुरता तर तो जरासा मंग असते तर तो खाऊन घेतो. जास्त टाकत नाही आता आम्ही पहिले.. पहिले टाको, तो वावरात वावरातच खराब आहे कोणी ने नेयन काही इकत घेणे नई. तिकून एकाबरी पंधराशे गड्डी आणतात पण आजता पाच.. पाच रुपये देत नाहीत ते
नाही असं आहे म्हगते गावात तसच आहे. बाहेरून बाजारातून आणतील महाग अन.. गावात आपल्या दारी चांगला आहे असते तो नाही घेत ती.
आ.. ओ.. एवढे लोक हे आहेत.
आस हाय ती ह्म्म्म
हा.. ओ.. बई अजून सांगा ना काही
ताई अजू.. ना
चमकी डोळ्यात जाईल ना रे.. ओ.. माय उटी होशील ना म्या.. दे.. सांग बाई हिन काय केलं?
काय केलं.
डोळ्यात चमकी लावली हो माई बाई थांब.. थांब.. थांब.. कॉटनचा कपडा आन. नरम ना बई डोळे बंद कर, लवकर ओ ताई डोळे फुटली बर का डॉक्टर.. स्.. मग ते चमकी निघत नाही ना आता डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल ना हो डोळे बंद कर.
आला की ना जा डोळे धुन काढ, डोळे एकदम डोळे लावतो. लगेच डोळे धु आगाऊपणा करत जायचं डोळे उघड, जा लवकर धून काढ.
हॅलो!
आवड आहे तिले मेकअपची.
माय आवडच काय करता माय बाई ते डोळे गेले तर सांग बाई तेने मले. धरलीन चमकी डोळ्याच्या पापनाला लवून दिली.
कोणा दिले तिला ते?
तिनच आणली ते जत्रेतून आम्ही घेतलो गेलो आन लय उसलून घेऊन आली मतानास
हा तिच्या हाती नाही तिच्या हाती नाही लागू द्या ते.
मले माहिती ही नाही माझे डोळे लागले होते आता.
अरे हाव काय.
तिने केदवा लावलं मला बताय नाही आता इकडे जराशी म्हटलं व माय व डुलकी आली. बाई व इकडे पाहायला गेली तर तिच्या डोळेयाला मला हे दिसलं म डायरेक्टच बोलली तिले
हा ते प ए लेनहे लेकरईवर लक्षच ठेवायला लागते ते काय करतील सांगल्या नाही जात.
हो बीचारा हे फारच सताय ने माय लय छप्पन आहे.
माय मावशीच्या पोरींना असा नथनी म्हणून नथनी म्हणून तो एक मनीस घालून देलता नाकात. मंगं तिनं काळ्याले पाहिला असीन तो मनी असा जाडाचा जाडा होता तिनं काळ्याले पाहियला अशीन त्या हारातला मणी होता तो आणि तो काही नी ला नाही उलटा जास तो वर गेलात पण काही निघला नाही तो. म्हण तिला सागलंस नाही सागलंस नाही.
मंग काय केलतं माय? हॅलो. हॅलो म
ते तिच्या न . . हॅलो.
हा.
फोन ही येत राहतात तेली कोणा- कोणाचे.
मंग काय केला मंग त्यात नाही ना जायल मंग काय केलं मंग? तिकडच्या गेली इकडच्या
डॉक्टरने काढला मंग तो.
सोड
दवाखान्यात न्याय लागलं तिथे
मग तिले हे केलं अशीन डोळ्याले काही?
नाही ते डॉक् डॉक्टर ना काय केलं काय नाही बरोबर काढला डॉक्टर जवळ असतात ना त्याची हत्यार.
. इकडे इकडे इकडे करडा खाली कर खाली खाली खाली कर. . होतं का कोणी डोळ्यानं दाखवते का तुले ये इकडे.
हम्म.
. आताची पनेल असते ना ते आहे की नाही.
हां.
आ ना.